हॅलो हा हा यायले बा तुम्हाला यायाला माझा आवाज.
हा यायला यायला.
हा चहा झाला.
हो चहा झाला. आताच झाला. तुमचा झाला कि नाही.
आणि काय काय नाही.
काय म्हणताय म
काय नाही बघा
आणि काय कुठ कुठे राहताय तुम्ही
मी इकडं राहतोय उस्माबादला. उस्माबाद माहिते का तुम्हाला.
हा हा
धाराशिव धाराशिव, उस्मानाबाद माहितेय का?
हा हो, माहिती हाय की.
हा, उस्मानाबादला राहतोय मी. कोल्हापूर माहेर आहे माझं कोल्हापूर माहेर आहे, उस्मानाबादला रहतोय. इकडे दिलंय मला. हम्म. तिकडं शेती वैगेरे मिस्टरांनी अं हा.
हम्म हम् आणि कसं हाय, घरे बरं हायत काय?
हो घरी आहेत बरे आहेत बरे.
हा हा.
शेतला आहे आमची शेतामध्ये जरी दोरे लावलेवाणी. ज्वारीचं पीठ
हा हा हा.
परत सोयाबीन आहे अ हरभरा हाय.
हा आता पावसाच्या हिजूत घालत होतं.
हा. आहे पिक चां गल हाय, पीक चांगलं येतं, दुसरं पाण्याचीपण सोय आहे त्यामुळे पीकपण चांगलं आहे. पहिला पहिला इकड कस असायचं हा पहिला इकडं कसं संग दुष्काळ असाय चा पाणीला असायचं, पण आता काय पाण्याची कमतरता नाहीये.
होय, नाही होय. आता या स्वतःचपण बोर हे ते करून घ्यायला ते एकजण काही नसते
वर्षांमध्ये शेत असत तर पण एक एकण करून घ्यालात परत अ ब तर काय मारलं तरी काय एवढं नाही पणल्याला पण महीर मारले तर भरपर पणलात होला
हा हा
ह तमची का मला मर्गी आहे की
काय नाही. हाय, निवांत आहे. हाय, मुलगी आहे मला. पण, आठ वर्षाची आहे.
फिरायला गेलेत का? हम्... होय.
हा. आ...
तुम्ही केला नाही, मग कॉल कुणाला अजून?
नाही. केला नई कॉल मी कुणाला.
हा हा, अ, मग मला आणि परत केलात. चालतय, करा म. नंतर हे झाल्यावर, ह हा, होय, होय घरीच असते. तुम्ही?
घरीच असतय मी.
हा. ते?
होतय होय. म
हो, चहा झालाय - परत आता आवरायचंय... परत संध्याकाळची जेवणाची - जरा इकडं, लायटीचा प्रॉब्लेम - मस्त आहे. लाईट कधी असते कधी नसते.
हा.
शेता प लाईटचा प्रॉब्लेम होेतला. काय हो. हा. ह
आणि हे उन्हाळच्या हजण पण संध्याकाळीले हेऊ ते उकडते आत
हो कर हो हो आणि ईथ कस ब पत्र्याची घर अस ना म्हलंही गरम होत रो घर असत म्हणजे कोल्हापूर का ना
होय होय तिकडे उष्णता जास्त आहे
ह प्रमा इकड आहे म्हणजे आता मी कधी इकड आलेलच नाही फर्स्ट टाइमच म्हणजे इकडे आले का
हा होय हा होय तिकड मुंबईला आहे. तिकड लई आहे तिकड तर
ह मुंबईला पण भरपुर आहे
होय होय गेल ते परवा पंधरा दिवस. ह म्हण नंदायतमचा हे ते हे ह कर उन आणि हे लई उकडतय तिकड
हा
आपल्याकड जण जरा गारा आहे म्हणायचं वारा हे
हा हो झाडे पण आहे भरपूर
तिकडे कस समुद्र हे ते असते अ
समुद्र पण म्हणतोय खर समुद्राला तर लय उष्णता
होय होय ते जवळ असलं की समुद्राच्या तिथ लई
हा आणि समुद्र कस खारट पाण्याच आहे
होय होय हा आणि तिथ सगळं वीज हे ते तयार व्हायचं हे करायचं असतय सगळं तिथं काय आहे -
हा बरोबर तिथ लय उष्णता
हो
मग ट्रीप गेलता का तुम्ही तिकडे
ट्रिपला नाही नंनद होत नंनद हाय तिथं म ते तिकडे गेलते पंधरा दिवस सुट्टीला मुलगीला सुट्टी तर म्हणता ना गेलतो
हा
कुठे ट्रिपला गेलता की नाही
नाही त तुळजापूर जावई तुळजापूर मध्ये विवेंचर म्हणजे अधिक महिना असल्यामुळ लय गर्दी आहे लय म्हणजे लय गर्दी आहे
होय आणि कायम तेच ते आम्ही पण एकदा माग - मागच्या वेळी गेलतं
हा हा म्हणजे म्हणजे अस इथून जवळ आहे इथून जवळ जवळ पंधरा किलो मीटर बरं
हा हा हा मग जवळच की अक्कलकोट हे ते मग जवळच पडत असल मग तुम्हाला
हा अक्कलकोट सत्तर किलोमीटर प सत्तर ते ऐशी
हा हा तरी जवळच म्हणायचं हा तिथल्या तिथे जायला येत तुम्हाला
हा जातोय कधी वेळ मिळेल तेव्हा जायचं
हो
आज आ ते पण चुलती वगैरे आलेली मागं त्यावेळेला आपण पण तिला घेऊन सोबत गेलो
हा हा
आणि तुून. तुला काय आहे कधी म्हणजे एक महिन्यात हातवणल तस शुक्रवारी. कोण तरी पावण्या त्यांना का
च होय हा कोण कोणा कोणत राहिल तर निमित्तानच. इकडं तिकडच.
हा.
हम्म हम्. आणि का घरात सग सासू ससर ते.
होय सासू आहे सासवल. जाऊबा आहेतर आहेत, हा एकत्रच तर एकत. क आहे. पुढच कुडं बघू अजून अजून का कस. हो अजून काय कसं हे झालेलं नाही. अ आहेेत चांग त्यांची पन. लहान आहेत. एक. सात वर्षाचा आहे. पाच वर्षाचे भजे. त्यांला हत्र पण गाडी द्यायचं टू व्हीलरच गाडी घ्याय. ते क दोघच भाऊभव झाल.
हा होय आणि एकत्र असलं तर ते हेच होत नाही म एकत्र असलेलं ऐ. त नाही
ऐकत नाही हा एकाच खर्च झाली तरी एक.
हा एकट्याच हे हो ते. सपोर्ड होतय की नाही.
सासबा प आपल्या हा म्ह
हा हा.
भांगलायला पुन्हा शेंगा वगैरे- काढायला
हो सगळे एकत्र मिळवलं आणि सगळ्यांना म्हणजे हलकं पडतय नाही सगळ्यासनीच.
पडतंय पडतंय होय की. रात ज्वारी काढायला हारभरा, बी असं काय काही नाही तर कामा असल तर लावत्यात ते, हा मग तुमचा खर्च त्यांचे पैसे आम्ही घरात खर्च करतोय. आणि जे बाकीचे म्हणजे हेंचे दोघांचे ते बाकी मोठं मोठं सामान बाजार भरणे महिन्याचा सिंडर टाकी लाईट बील हा.
हो एक नसून चालत नाही घरात पाहिजेच संगळ आणि लहान मुलं असलं हे असलं तर खर्च होत ना? होय होय लय महाग. लय वाटलेत
लय महागलय आता सर्वसाधारण माणसांचं राहिलेलं नाही काही नाही
नाही नाही काय नाही. नुसा आपल्याप हैत सगळी.
होय.
हू हू हू. ह
आ
हम्म
हां बाई गॅस चे दर येवढ वाढल्यात ते गॅस
होय -होय, सोय आम्ही तसच करतो आहे, मध्ये चुलीवरच केलं
हा मग.
सांडगे ते घालतोय, ना विकायला मग त्यात, तेच्यातच हे केलं तसच करतात स्वयंपाक
हो काय? हम्... चालतंय करा मग पुन्हा कॉल करा पुन्हा मग.
हा हा ूक आहे
हा
हा